हॅलो
हा ताई येतोय ना आवाज हो हो मला येत. हं-हम् काय चाललं काय म्हणता बऱ्या आहात का?
हो मस्त एकदम पाऊस आहे का? तुमच्याकडे.
हो भरपूर पाऊस चालू आहे. म्हणजे काल रात्री पासून जो पाऊस चालू झालाय ना तो कंटिन्यू चालू आहे. मध्ये थोडा वेळ थांबला होता. पण आता परत पूर्ण आभाळ काळ झालंय आणि असं एकदम भरून आलंय.
सेम आमच्याकडे पण तेच परिस्थिती आहे. खूप काल रात्रीपासून चालू आहे मगाशी दु दुपारी थोडं थांबलं पण आता परत चालू झालं की अजिबात थांबायला मागत नाहीये मुलांच्या बहुतेक शाळा उद्या पण बंदच राहात
हो. आज तर एकदम सकाळी म्हणजे, सकाळपासून मेसेजेस बघत होते, की अं स्कूल ला सुट्टी आहे की काय, आणि मग तेवढा म्हणजे सगळ डबा वगै वगैरे झाला सगळा टिफिन वगैरे, आणि मग नंतर मेसेज आला की आज सुट्टी सांगितलीय.
सुट्टी सांगितलीय बरोबर, मी तर पाठवलंच नाही म्हंटलं जाऊ दे एवढा पाऊस आहे, माझं बाळ काय लहानच आहे तसं म्हणजे, आत्ताशी प्ले ग्रुपला आहे. त्याच्यामुळे म्हटलं एवढा काय दहावीचा अभ्यास वाया नाही चाला म्हणून मी काय पाठ
हा हा हा. नाही माझं कसं मोठी मुलगी ना, हो ती किती आता तिसरी ला आहे. आणि लहान बाळ आहे ते दोन वर्षाचाच आहे, आत्ताच दोन वर्षाचा झाला. मातीच असतं सकाळी ट्युश ण मग परत इथे, शाळेत जायचं. तिकडनं संध्याकाळी यायचं, परत मग नाश्ता वगैरे,, बराच टाइम नीघून जातो.
तुम्हाला याचं काही माहिती आहे का ओ म्हणजे माझा कॉल तुम्हाला आला तर काय आहे हां, आणि तुमचा कॉल आला तर काय
मी जर तुम्हाला कॉल केला तर त्याचे हंड्रेड रुपीज. टेन मिनिट साठी, आणि जर तुम्ही मला आणि जर तुमचा मला कॉल म्हणजे आता, मी तुम्हाला केला तर मला हंड्रेड आहे, तुम्हाला ए टी मिळणार आहे.
अच्छा असं आहे का.
हा म्हणजे, तुम्हाला पण मिळणार त्याच्यात तसं काही नाही.
अच्छा, आणि असं किती कॉल करायच आहेत आपल्याला?
ते काहीतरी, म्हणजे आता त्याच्यात टास्क येत जातात, तसं काहीतरी आहे.
अच्छा अच्छा, मग कारण की मी आत्ताच सुरुवात केलीय, मुलीमुळे जमत नाही करायला, हम्म
माझं इ तेच होतंय, मला लहान बाळ म्हणजे दोन वर्षाचा बाळ आहे ना. त्याच्यामुळे जमत नाही, पण मग चाललंय आता हळूहळू.
नाही माझं पण तेच आहे, मला अडीच वर्षाचीच मुलगी आहे, प्ले ग्रुपला तिला घातलंय. पण मग माझं यूट्यूब चॅनल पण आहे, तर ती पण
हां.
ण काम म्हणजे घरीवरंतण करावी लागतात, असं होतं.
हो. म्ह तेच ना, आणि अ वेळ पण पुरत लहान मुला मुळ दिवस कसा जातो कळत नाही. एक वेळेस ये ना बाहेर काम एक वेळेसना बाहेर काम केलेलं परवडतं,, पण मुलांना सांभाळलेलं नाही परवडत.
हो, मी युट्यूब करतेय ना, तर असं होतं ना
हम्म
आपल्याला वेळ नाही मिळत, सगळं आवरून मग तो वेळ काढावा लागतो, पण हे जर आता मी बाहेर जात असते ना, तर बरोबर मला तेवढा वेळ बाहेर थांबून झालं असतं,, पण घरात थांबले का असं होतं कुणी करायला मागत नाही मग,, करते ना ही, करू दे असं असतं. म्हणजे बाळ झोपेल, त्याच वेळेत आपल्याला ते युट्यूबचं काम हम्म
हो. नाही आणि घरच्यांनी पण सांभाळून घेतलं पाहिजे स समजून घेतलं पाहिजे.
बरोबर आहे. नाही हो कामाच्या बाबतीत कोणी हे करत नाही दाखवताना. दाखवताना दाखवतात सगळे. मी असं करते तसं करते पण जेव्हा खरंच गरज असते ना तेव्हा कोणच नाही करत. तेव्हा तोंड वाकडी करतात चेहऱ्या असं बोलून नाही कोण दाखवत पण आपल्याला समजून जात. हा.
बरोबर आहे आमच्या इकड तस म्हणजे माझ माझे सासू नाहीच हे बॉ बट माझे सासरे अणि माझे मीस टर आहेत ना ते खूप म्हणजे हेल्प करतात मला घरात आवरण वगैरे आता मागे मला डेंगू झाला तर मग मी ऍडमिट होते ना. तर म्हणजे मला सकाळ, संध्याकाळ जाऊन इंजेक्शनस घ्यावे लागायचे लाईन घ्यावे लागायचे तर ते सर्व घर वगैरे आवरून ठेवाय चे मग जेवणाच माझ्या मम्मीकडून डबा यायचा. मग कधी कधी मला अस सांगायचे कि मला म्हणजे डॉक्टरनी खिचडी वगैरेच सांगितलं होत ना. तर मग ते मला सांगायचे तुला बसता येत नाही ना तू फक्त सांग मला कसं कसं करायचंय मी करतो. मग ते हा मग ते करून घ्यायचे कधी कधी. हो आणि ते कधीच असं म्हणजे एकट नाही वाटून देत की म्हणजे कारण घरात मी टीच वाई ना दुसरं कोणी सपोर्टिंगला नाहीये. मग झाडू मारणं कधी कधी मला उशीर होतो एखाद्या गोष्टीला मग झाडू मारणं, - पुसून घेण ते काय माप निच पुसायचं असतं त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही त्यांना मज्जा वाटते मापनी.
बरोबर आहे.
मग नंतर मध्ये मध्ये मी आता म्हणजे त्यांनी कपड्यांना बाईस लावून दिली होती कारण माझ्या लहान बाळामुळे मला जमायचं तसं नाही ना.
नाही बरोबर सगळ्याच गोष्ट ऍडजस्ट नाही होत.
हो पण मग नंतर मग आता हो, हे आणि काय मशीनला पण एवढे कपडे निघत नाही हो. पाहिजे तसे.
नाही नाही मशीनमध्ये नाही आपल्याला ते म्हणजे पुरुषांचे जे शर्ट वगैरे असतात ना हात तान घासूनच.
हो ते पूर्णपणे हाताने घसायचे. आणि मग नंतर मग ते डबलच काम होतं ना. हो हो. पण ते आता पावसाळ्यामध्ये ना एक त्या मशीनचा फायदा असा आहे की कपडे सुकवायला मेन मदत खूप आहे त्याची, हो हम्म. ते तर आहेच कारण आता पावसामुळे घरातच कपडे वाळत घालावे लागत ता बाहेर घालू नाही शकत. हम्म आणि घरात लहान बाळ म्हंटलं ना कि सारख कि सु शी सु शी-
लहान बाळाचं मग कपडे किती निघतात आहो आता पावसाळा म्हटलं तर सारखं तेच सु शी चालूच असतं. त्याच्याने ते छोटे-छोटे कपडे एक तर वाळायला हे. आणि कंटिन्यू त्या डायपर लावून नाही ठेवू शकत.
हो मी तर रात्रीच लावते पण बाबा कारण रात्री ना झोप
नाही रात्रीच ठीक आहे पण दिवसभर नको. कारण की काय रॅशेस वगैरे येते आणि बाळ एवढं त्रास देतं ना मग.
हो नाही मी काय करते. ते दिवस भरतनी लावत पण रात्रीचं लावून देते. म्हणजे ऍटलिस्ट बाळाची पण झोप रात्रभर होते. आणि आपली झोप होते आपल्याला असं वाटतं आपण म्हणजे बा बा किचन न की आपण घरातच आहे काय काम करणार, दिवसभर काय? काम असतं. दुपारी झोपायला मिळतं पण दुपारी झोपायला काही मिळत नाही रात्रीची झोप झाली नाही तर अजून चिडचिड होते.
बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी ॲडजेस्ट करून घ्याव्या लागतात.
होम् कायच. बाकी आता स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची.
हो ना पाऊस पण किती? आणि आमच्याकडे ना आ जरा लाईट पण जाते सारखी प्रॉब्लेमच आहे आणि बाळाला सांभाळून काम करायची. किचन मध्ये जर हेच होऊन जात आहो त्याला बघायचं की आपण करायचं आणि त्याच्यामध्ये ना आपली चिडचिड खूप होते्या अहो.
हो आणि घरी ना. आई बाळासमोर आई जर असली ना की बाळ आहे ना सगळ्या गोष्टी सोडतो सारखं मम्मा.
हा सारखं हवं आता मग असंच होतं आपण दिसले म्हणजे असं वाट क थोड वेळ जर असं बाजूला थांबलं ना बरं वाटतं म्हणे काय आपली एका म्हणजे. ल देऊ काम पूर्ण करता येतात पण ते बा समोर राहिलो ना की मग. काहीच करू देत नाही आपण आलो आता माझ्याकडे पण ना माझी सासू आहेत. पण बाळाला आता मी सोडून कधी कुठे गेले अर्धा तास दोन तास. कुठे तर मग तोपर्यंत काही नाही पण मी ज दिसायला लागेल मम्मी, मंम्मी, मंम्मी. एवढं मागे लागत की येऊन बसून पाणी सुद्धा पिऊ देत नाही व्यवस्थित.
हो आणि आमच्या बाळाचं पण तसच आहे. की आता सपोज तो समोर ये ना मग किचनोट्यावर बसवायचं आणि मग मी काम करायचे पोळ्याला आटायच्या किस स्ट्रीट किचन ओट्यावर बसवायच. अनमग पोळाला वाटायचा म्हणजे स्वयंपाक सुद्धा हा. पीठ नाही हात इतके रिकामे उद्योग करतो पीठ दिलं ना ते न खं असतात. ना नखांना मोठे मोठे नकं करून असं दाखवायचं असतं. आणि मग नंतर एकदा तर काय केलं त्या आही नाकामध्ये ते पीठ घालून ठेवलं.
हा.
आता ते पीठ काढण्यासाठी किती उद्योग करावे लागले आम्हाला.
बापरे!
खूप उद्योगी एकदा ते आपली शेव असते ना म्हणजे फरसाण असतो ना. बरसा मोबाईल बघता बघता तोंडात घालायचं तर ते नाकात घालून दिेली ती बंदी. तेव्हा पण आणि ते सकाळी सात हो खूप म्हणजे एकदम बारकाईने बघावं लागतं.
आमच्याकडे आता सध्या वादळ वाऱ्या सारखं एकदम चालू आहे.
हो. तेच ना आणि हवा बाहेर पडण हे कारण पाऊसता हम्म.
व्हय बाबा.
मी सकाळी गेल होती तिने माझ्या मुलीला सोडवायला तिकडणं येत होती. तर पाऊस कंटिन्यू चालू होता आणि हवा इतकी होती ना म्हणजे डायरेक्ट गाडी हलायची
बापरे पण ते ना जरा रिस्कच आहे त्याच्यामुळे जरा दोन दिवस सुट्टी दिली ना तरी एवढ काही प्रॉब्लेम नाहीये खाडे होतील बाकी काही नाही पण रीस्क घेन नको बाबा मुलांना कारण की काय पाणी ण्याने खड्डे बिड्डे भरले जातात आणि आपल्याला कळून येत नाही पटकन एखादी खड्ड्यात गेलीना एक तर जोरात दणका लागतो आणि आपल्या बॅलेन्स नसतो आहो तेवढा. म्हणजे आपल लक्ष नसत ना तर पटकन खड्ड्यात गेली तर एकदम अस
बरोबर हो नाही मग ते म्हणजे नाही का पडण्याच पण आहे गाडीला आपल्याला त्रास होईल त्यावेळेला आणि माझ्या मुलीला तस
आणि लहान लहान मुल असल्यामुळे जरा प्रॉब्लेमच त्याच्यामुळे ते जरा दोन तीन दिवस सुट्टी दिली ना पाऊस आहे तर काही प्रॉब्लेम नाहीये ते उघच नको.
हम्म काही सुट्टी दिली तरी ऑनलाईन क्लासेस ठेवतात ओ टीचर लोक. घरी म्हणजे शांतता नाहीच मग ते आपला ऑनलाईन क्लास चालू असला का म्हणजे आपल्याला काही करायच असल मोबाईलवर
नाही ना ते पण नाही करता येत असच होऊन जात. त्यांच्यामुळे सगळ्याच गोष्टी आडून जातात आपल्या. ते कोव्हिड पासून लागलेल आहे मोबाईल तर मोबाईलची सवय झालीय. ऑनलाईन शाळा.
हो हो
तेव्हापासून मुल एकदम त्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही एवढ्या गोष्टी मुलांना कळतात.
हो
टाईम होत आलाय दहा मि दहा सेकंदात तर मी तुम्हाला कॉल करते.
हो हो ओके ओके चालेल काय हो तुम्ही मला तिकडन करा मग बोलू. या कॉलचे एक दोन सेकंद राहिले फक्त हो हो चालेल.